हॅलो
हा आवाज येतोय?
हो येतोय ना तुमचा मला येतोय
हो आता आला
काय चालू आहे झालं का जेवण जेवण
हो जेवण झाला.
हो का!
हम्म कामही झालं.
काय केली भाजी किची
आज पनीर किलो मसाला पनीर. मसाला पनीर.
होव का!
हम्म!
हौ नाता! काही शेतात गेल्या होत्या काय,
नाही नाही शेतात नाही गेली ते घरीच असते मी,
हो का! सकाळी लावला होता मी कॉल. पण मला वाटते उचललाच नाही तुम्ही.
नाही सकाळी कॉल लावला होता. पण आपला कॉलच नाही लागत होता. मी म्हणत होते ना की माझं ते नेटच प्रॉब्लेम येते म्हणून
त्याचा प्रॉब्लेम होता
हा तर मग त मला म्हटलं दोन् एक म नंतर कॉल करीन म्हटलं.
हो हो.
तर मग आता पायज लागते ग तर,
हो ना ते आता कधी ते बरोबर रेंज मध्ये असलं की नाही बरोबर लवकर लागते आप मगा सकाळी लावला की नाही मी तर लागे नाही ना आता पटकन लागला.
आता पा लागला का माझा काय मि अजून दोन तीन जण नाही वा
हो आता तुमच काय माहित लागते काय तर, कसं आहे मग एकामेकीचा धोगीचाही लागला पाहिजे ना.
हा हम्! तेस ते आपल्या तास पूर्ण होत नाही आणि ते मार्ग पण भेटत नाही. ह.
तुमचे झाले असतील ना?
नाही माझे झालेच नाही. मी तर पहिले दहा केले नंतर मग,
आता ते वाढत वाढत चालले ना पाच पाच ना.
हो ते वाढत वाढत चालले तुमचे झालेत काय.
हो झाले माझे नाही काही खाली जायलाय प काही हो्हायलय. ह
मग माझे पण तसे खालीच गेलेले आहेत सर्वात जास्तीत जास्त कारण की कॉल लागतच नव्हता.
आले पूर्ण तसेच पाच सात तर खालीच गेले त्यातले,
माझी ताड गेले खाली
आता हे पूर्ण आपणं जा शक आपण बोललो की नाही तर पूर्ण मार्क मिळतातं आपल्याले.
हो ते तर आहे. पण लागायला महत्व आहे ना आपणं बोलायला तर त जाऊ समजा आता बोलायचं
हो पण ते लागलंही पाहिजे, कॉल अटेंड झाला पाहिजे बरोबर रेंज मध्ये बी. नाही तर ते रेंजचाच प्रॉब्लेम येतंय.
हो! बरोबर आहे, मी म्हटलं आता यांना एक वेळा लावून पाहु द्या म्हटलं. त्यानंतर मग उघासला लागली की म लागत
हो ना तेच ना मी बी सक सकाळी लय प्रयत्न केले म्हणजे काम धंदे सोडून दिले नाही. पहिले याच्याय नादी लागले. पहिले स्वयंपाक केला बघ, हो ना मंग. ते कसंय, झालं पाहिजे पूर्ण अशी काळजी राहते ना.
नाहीतर काय तसंच घरचे काम असं स्वयंपाक पटापटा आठपुन असं हे झालं पाहिजे ते काम एक राहु देत होते एक कॉल करतं होते एक काम करतं होते एक, कॉल करत होते. असं वाटते की जसं झालं पाहिजे कसं दहा मिनिटं बोलायला लागते वेळंच लागतोय म्हटलं?
नाहीत काय वेळच लागते, हो आसयना ते तुमचं सर नेम काय म्हंटला? दानापुरून बोलता ना तुम्हीं?
हा
हो
तरी
निबार खेळला
हो का, तुमचं आडनाव काय ये म्हंटल?
मसाये
मसाले, बर
तुम्ही
काय म्हंटला?
तुमचं आडनाव काय?
आडाऊ सांगितलं
हा आडाऊ, एक न हे केलंय का
हम्
अ म्हंटल काही जातं नाही का आता गेले पंढरपूरची वारीबिरी काही शेळगाव- तुम्हाला कार्य ऍप कसं वाटलं?
अ हा बोला.
हा म्हटलं काही फिराय बिरायला जातं नाय का म्हटलं?
गेलो जाऊन ना आता. शेळगाव ला जाऊ आता एकादशीला. आषाढी एकादशीला, शेळगावला जाऊ म्हटलं दर्शनाला पंढरपूरला तर जाणं होत नाही म्हटलं.
नाही, ते कसं ते आपलं जाणं ही नाही होतं ना इतके दूर.
हम पण कसं घरचं सर्व काम असतं ना.
हा ना घरचंही पाहाय लागतेय सगळं.
आवाज खोलखोल चालला तुमचा रेंजमध्ये या.
आवाज तर एते का बरोबर.
हां, ररेंज मध्ये या., रेंज मध्ये.
म बाहेर बसणार तर टी व्ही चालू होते?
आं,
टीव्ही चालू होती म्हटलं, टीवही नावाजलं येत ना नाऽ
हो,
हम्म,
ते आवाज क्लिअर आला की बरोबर बोलता येत मग.
हो ला हे तास, सवा तास भेटून राहिल नवीन
आता मस्त आवाज आला एकदम फुल्ल आला.
हा ना.
हम
नाही टिवी चालू होत नव्हता.
हा तेच, त्याची रेंजच कमी जास्त होते. त्याच्यामुळेच जरा मुलं मोठ टाले असतील तुमचे
नाही, नाही लहान च य
लहानच आहेत काय? गावातच असतील मग शाळेत कितवीला एत कितवीत एत
एक चौथ्या वर्गाला आहे, एक सहावीला आहे ह,
हो का? दोन मुलगा मुलगी आहे ना. असुदे ऽ
तुमचं तस काय? हम्, हो. मुलं बाळं.
आ
मुलं बाळं किती एत म्हटलं?
मला तीन मुली च आहेत
हो ना
मुलगा नाइ
चांगलं आहे
हो मग आता काय करा तुम्हाला कार्य ॲप कसं वाटलं तर दिराहियचे भागा येत आता.
काही नाही मुली,, तर उलट चांगले आहेतेत म्हटलं.
होऽ
मुला, मुली इतक्या चांगल्या आहेत ना,, ते. खूपचऽ
चांगले आहेत, पण आता कसं आहे, एक हे आहे पाहिजेऽ मुलगा असय तेऽ
मन आहे, जस की पाहिजे, म्हणून कोणीतरी मागऽ
हो,
गेल्यानंतर असा आहे तऽ काही नसते मुलगा, मुलगी काही परतऽ नाही.
कसय देतऽ
हो, तेवढस ते मुलासाठी पण कराव लागते, आणि तेवढंच मुलीसाठी पण कराव लागते. जे हाय ते, जे शिक्षण नाले तेवढंच करा लागतेऽ तेस मग खर्च तेवढाच लागते ना.
हो उल उलट मुलीला जास्त खर्च लागते मुलापेक्षा
मुलापेक्षा बरोबर
त मुलासाठी पण ते मुलीला जास्तं लागतं
अछा
पहिले आले होते का मग तुम्हाला पैसे हे विसकॉल केले होते आपण ते
नाही मला त्याचे पैसे आलेच नते त्याचे काय एकशे बावीस रुपयेच मिळाले होते काय झाली कुठं पटले काय हो
नाही तुमचे कॉल मग बरोबर झाले नसतील अटेंड
ह का
हो मला मला हजार रुपये आले त्याचे
अरे बा
हो आमच्या गावातही कोणाला नाही आले म्हटलं मलाच आले फक्त
ते कारण की त्याचे पैसेच ए पहिली तर म्हटलं बावीस रुपये कॉल चे
हा मग आमच्या गवातल्या सी आर पीने फक्त बत्तीस रुपये झाले आणि तिची ते दुसरी आहे ते म्हज तिच्या घराशेजारची ते बोलले एक त्यापूर्वी फोनवर म्हणजे अटेंड केले तिनं कॉल पण तिला कमी चाले. मला म्हणजे. स तररा अशी असे म्हणजे एक हजार रुपये आले पहिले दोन हजार आले.
हा का.
हो ते कॉल्स पूर्ण अटेंड करा लागतात बरोबर मग येतात त्याचे पैसे
हे तर येतात पण आता मग हे लागतच नाही त्यावेळेस सुरवात काही एवढं समजवतही नतो काय कसं केयच खूप जास्त भ कोणाला कॉल करा त्याच्यात विचार पडय घ
त्या पहिल्या कथा होत्या त्या चांगल्या होत्या.
त्या मस्त होते्या आहे ना प अर सुरुवात. क होत ना ते कस आपण स्वतः ऐकू शकतो. आणि स्वतः त्याचे उत्तर समजा देऊ शकतो हे कसं झालं की. ह हा. गिला वेगळं झाला.
हेलय म्हणजे आता कोण कॉल उचलले तर बरं होते नाहीतर मग स चुकीच
हा न बरोबर आहे.
अससाा
त्याच्यात समरच्या पहिले दोन तीन वेळा कॉल करून
हो पहिले तेले कॉल कराय लागते ते सांगाय लागते ते ख
त्याच्यानंतरही मग त्यांना म्हटलं पाजे
कार्य कसं वाटलं मला खूप आवड आहे कार हो ख खू आगोल नाही कर पमधून खूप चांगलं आहे कार्य मदत करत आहे असं काही ब आहेळ कसंही नाही बोललत चालते साधं सोपं बोललत चालते
हो
हो आता काही कारच्या विषयी याच्या विषयी आता जसं बोलणं आलं तसं बोलल्या जाते
ह ते तर ह
अ म्हणजे आता कसं आपण कुठ प्रसंग घडला अस आपल्यासोबत तर ते सांगायच अप
हा का कार्या चांगलंच आहे ना आता हे असं घरी बसल्या-बसल्या आपल्याला ए म्हणजे अं मदतही होऊन राहिलीये हेचा विषयी अ लगेच हा मदतही होऊन राहिली आ लगे चांगली आहे असं असं समजा मदत करत आहे म्हणू हां ओळख हो ओळखते समजा .
हा हो मी करते . होत जा पाले आ चल